नमस्कार ताई कशा आहात?
नमस्कार मी छान ये, तुम्ही सांगा तुम्ही कसे आहा?
आज असं बोलावसं वाटतय एखाद्या विषयावर.
हो ना मलात आजचा माझ्या डोक्यात एक विषय आहे. की
या जगात कौश नवीन कौशल्य शिकणं किती महत्त्वाचं आहे. हा एक विषय आहे माझ्या डो
हो ताई
असं आहे नवीन कौशल्य आजकाल आत्मसात करणे खूप जास्त महत्त्वाचे झाले आहे ग.
नवीन कौशल्य म्हणजे नेमके काय ताई?
नवीन कौशल्य म्हणजे. नवीन कौशल्य म्हणजे एखादे काम आपण योग्य पद्धतीनं अ कुशलतेने. धरनार. केले त्याला म्हणू शकतो आपण नवीन कौशल्य. जस की उदाहरणार्थ संगणक चालवणे. भाषण करणे लेखन करणे चित्रकला. नवीन तंत्रज्ञान. ये वापरणं असं नाही का ग.
अच्छा असं का असं म्हणजे कौशल्य हे आपल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अं.. उपयोगात येणारी कला, म्हणजे काय ताई?
हम्म्. आजच्या स्पर्धायुगात जर कौशल्यं म्हणजे आजच्या स्पर्धायुगात जर आपल्यात, काही कौशल्यं नाही आहे, तर काही अर्थ नाही आहे ना आपल्यामध्ये या जगात औश कौशल्य असणे, खूप आवश्यक आहे
जसं की तंत्रज्ञान, उद्योग आणि रोजगाराच्या संध्या, सतत बदलत आहेत.
म बरोबर.
त्यामुळे नवीन गोष्टी शिकणे, आवश्यक आहे. वेळेनुसार स्वतःला घडवून घेणे, आवश्यक आहे.
नाहीतरं कसं आहे जर आपण, नवीन कौशल्यं शिकली नाहीत ना. तर आपल्याला जो बदलता का्ड येत आहे, त्याच्यासोबत आपण जुडवून कसं घेणारे. जडवून घेणं, आपण्यासाठी समोर खूप कठीण होऊन जाईल
हो. अं.. जसं की म्हणजे आपल्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला किंवा विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा, होईल ताई?
बघ याचा फायदा म्हणजे, त्यांना नवीन भाषा शिकायला मिळेल. संगणक शिकायला मिळेल. कौशल्य, संवाद कौशल्य झालं नेतृत्वं गुण असे, असे ते वेगडे-वेगडे ते शिकू, व्यवस्थापन करून शिकू शकतात. वेळेचे
हो ताई, असे जर कौशल्यं जर शिकायला मिळेल तर यामुळे, सगळ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आणि आपल्या करिअर ची अधिक संधी उपलब्ध होत होईल आणि आपल्याला
बरोबर आहे तुमचं, ते. पण कसं आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो, त्यात आपल्याला यश मिळते तेव्हा आपला आत्मविश्वास, वाढतील जास्त प्रमाणात.
हो ताई, अगदी बरोबर. सार्वजनिक भाषणाची, भीती असलेली व्यक्ती सरावाने उत्तम वक्ता बनू शकते. आणि त्यामुळे ती समोर पण जाऊ शकते.
हं. त्यामुळे कसं आहे, काही रोजगार आणि करिअरच्या पण संधी आपल्याला उप उ उपयुक्त म्हणजे मिळू शकतात ना गं. दृष्टीने कौशल्यं, हं.
बरोबर आहे. तुमचं. आज अनेक कंपन्या, आज अनेक कंपन्यामध्ये पदवीधर असलेले कौशल्य लोक, कौशल्य लोकांना प्राधान्य दिले जाते.
तेच तर ना. संगणक आहे, जसं की डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक, डिझायनिंग, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, कसं आहे यासारख्या जर आपल्याला रोजगाराच्या संधी हव्या आहेत, तर आपल्याला नवीन कौशल्य शिकणे अगदी महत्त्वाचे आहे.
हो ताई. या कौशल्यामुळे खरंच नवीन संधी निर्माण होत आहेत. पण केवळ व्यावसायिकच नव्हे, तर जीवन कौशल्यं ही महत्त्वाचे आहेत ना ताई त्यामध्ये.
हो ना. बघ, जसं कि जीवन कौशल्यांमध्ये आपण संवाद शिकू शकतो. एकमेकाशी संवाद करणे. एकमेका म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता शिकू शकतो. नेतृत्व गुण झालं, कोणती समस्या आली तर ते सोडवण्याची क्षमता, आपल्यामध्ये येऊ शकते. संभावना जीवण यामुळे आपण कसं आहे जास्त यशस्वी बनू शकतो.
हो ताई. आपल्यामध्ये याही कौशल्याल्याची गरज असणे आवश्यक आहे. नववीन कौशल्य कशी शिकता येतील ताई?
अं जसं की बघ, जसं शालेय विद्यार्थ्यांना किंवा आपल्यासारख्यांनाही पुस्तके वाचून ऑनलाईन काही अभ्यास करून, कार्यशाळा किंवा प्रशिक्षण कार्यमाध्यमातून, काही वेग क्तीकडून आपण काही मार्गदर्शनही घेऊ शकतो. ज्यांना त्या व्यक्तींना त्या गोष्टीच जर काही माहिती असेल पूर्णपणे त्यांच्याकडूनही आपण काही मार्गदर्शन घेऊ शकतो. आणि मग त्याचा सराव करून पण आपण शिकू शकतो.
हो ताई. जर हे सगळे कौशल्य जर शिकण्याची इच्छा आणि सातत्य असेल, तर कुठलीही व्यक्ती नवीन कौशल्य स्वतःत आत्मसात करू शकते.
हो करू शकते ना.
पण कसं आहे, कौशल्य शिकताना अडचणी पण भरपूर येतात बरं.
हो, अगदी बरोबर जस सुरुवातीला अपयश वेळेची कमतरता आत्मविश्वासात अभाव किंवा भीती वाटू शकते. असं कुठेही सुरुवात करताना कोणत्याही कौशल्यामध्ये सुरुवात करताना होत असते.
हो ना पण कसंये त्याच्यामध्ये पण कसंये मेहनत पाहिजे. आणि त्या अडचणीवर आपल्याला मात करता येण्याची क्षमता पण पाहिजे ना.
हो ताई अगदी बरोबर आहे तुमचं. गेलेले प्रत्येक महान व्यक्तींनी सतत नवीन गोष्टी शिकून यश मिळवले आहेत, त्यांच्या मागे आपणही आहोत.
बरोबर आहे ना जसं की बी. आर. आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षण घेतलं ज्ञान संपादन केलं आहे. त्याच महत्त्व त्यांना माहित होते. म्हणून त्यांनी केलं ना
हो ताई बाबासाहेबाचं नाव तर भरपूरच आहे प्रत्येक शिक्षणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तसेच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचीही सतत शिकण्याची वृत्ती जपली आणि देशासाठी प्रेरणादायी कार्य केले. खरंच खूप म्हणजे आभार मानावे लागते यांचे
ओके.
विद्यार्थ्यांना केवळ कसं आहे, पुस्तकांन पुरतेच मर्यादित राहील. राहिल नाही पाहिजे. त्यांनी कसंय नवीन नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे.
हो ताई नवीन कौशल्य आपल्याला आत्मविश्वास रोजगाराच्या संधी आणि जीवनात यश मिळवून देतात.
म्हणून तर प्रत्येकाने आयुष्यभर शिकत राहण्याची सवय जोपासली पाहिजे असं मला वाटते बा.
हो ताई खरंच सवय जोपासली पाहिजे. शिकणे कधीही थांबवू नका कारण जीवन कधीही शिकवने थांबवत नाही.
ताई तुम्हाला कुठला आवडते नवीन कौशल्य?
मला संगणकाविषयी जास्त आवड आहे आणि मला असं वाटते की नवीन कौशल्य हे यशाच्या दिशेनं टाक शिकणे म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले महत्त्वाचे पाऊल आहे.
हो ताई तुमचं अगदी बरोबर आहे खरंच आहे. नवीन कौशल्य आपल्यामध्ये स्वतःमध्ये आत्मसात करणे खूप महत्त्वाचे ठरले आ आजच्या युगात
तेच तर आणि कसये शिक्षण हे कधी थांबवू नाहीये. कारण जीवन कध जीवन कधीही शिकणे. शिकवणी थांबत नाही
हो ताई, बरोबर ये, तुमचं. खरंच आहे, पण आजच्या युगात नैका, नवीन कौशल्यामुळे, संधी निर्माण होतय, ना संधी प्राप् त, पण होतायत आपल्या, पण त्यामुळे आपल्या नवीण कौशल्याकडे, प्रत्येक नवीन कौशल्य, शिकण्याची आपल्याला इ च्छा असली पाहिजे.
म मला असं वाटतं, नवीन कौशल्य शिका, संधी मिळत आ ज्ञान वाढवा आणि भविष्य घडवा.
हो ताई, अगदी बरोबर ये तुमचं?
चला बेटूया नंत
ठीक य ताई, चला, आजचा विषय, खूप छान वाटला, मला.
धन्यवाद.